हॅलो अग ते जाऊदे नि म आता बोर्ड बघितलो काय त्यात सातशे वीस मिनिट बोललोय की नाही त्यातलं फक्त दोनशे किथ तर सेकंडच क इफेक्टिव्ह टॉक आले बाई आणि तेवढ्याच पैसे येतात. आणि एकतर त्यातला ऑटो रिजेक्ट पण झालाय.
म ऑटोरिजिकट म्हणजे तो उचल नव्हता मगाशी.
नाही एक एकावन्न सेकंड आहे की इफेक्टिव स्पीच खर ते रिजेक्टेड आहे.
नाही असं कस काय?
काय माहित.
आता काय आता इफेक्ट स्पीच म्हणजे का आपण व्यवस्थित क्लिअरच बोलालोय. माझ झाल्यात चार राहिल्यात शेवटच.
राहिल्यात संध्याकाळी का करत नाहीस तू फोन?
अगं काय झालं मी काल करणार होतो खरं ती काकीची मुलगी कनी तिनं माझ्या आधी करायला ती आणि तिज लई राहिल्यात तिज मग ती कुणाला करत नाही का ती मला एकटीलाच करायला फोन ती कुणाला करू कसं करू म्हणून बसल्या म्हणून कनी म ती तिला मी हे कलो म तिला म्हणलो तू कर कॉल मग तिचा कॉल करालती काल तिच्याचं बरोबर बोलतच होती तिचं केली म मी काय केलोच नाही काल मी तुझ्याबरोबर ते माझ्या बरोबर पण बोलतोय ग.
व्हय
म कस होतय ते मग तिला हे होतय म ती कोणा बरोबर बोलत नाही ती मलाच करत्या नुसतं म्हणून मग तिला म्हणलो तू कर मला पहिला तिज कंप्लीट करतो कारण माझं एकदा टाइम लिमिट संपलं की ती कोणाला करणार म
होय ते नव बहुतेक सनावरांबद्दल ट्रिप बद्दल घरात लाच्या बद्दल बोलल तरच इफेक्टिव्ह स्पीच म्हणून कन्सिडर करते बहुतेक ते.
मग आपण सनावारच बोलूया काय?
तुमच्यात होळीला काय काय करतात?
होळी कवा हाय आता?
होळी आता वट पौर्णिमा हाय काय?
हा
अगं परवा आमच्या मावशीनं मला कनी कसलं काय पाठवलेली काय आणि ते स्टे टस लावलं आणि पन्नास जणांपेक्षा जास्त जण बघितलीत तर एक नथ मिळणार होती एक ग्राम म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दुकानाच्या हम् लई जण बघितलेले हेत.
मग तुम्हाला कसं आली नाहीस ग असं.
आगं मला काय माहितीये सगळ्यांसाठी आहे मावशीनं पाठवली मी स्क्रीनशॉट घेतलो. देणार पण आहेत का नाही माहित नाही. का माहीत नाही विचारतो आजून आसल्या त पाठवतो.
मी लावतो माझं बघत्यात लई जन.
हम्म एक नथ मिळणार होती.
हम्म
पण तिथं जाऊन आनायच आहे ते
असूदे की तू जा की आणि घेऊन ये माझी
दिली तर घेतो सोड त्याचा काय प्रॉब्लेम नाही हाय
हुं
तुमच्यात वटपौर्णिमेला काय- काय करत्यात?
काय नाही वटपौर्णिनेमेला मम्मी तेन हे करत्यात अ साड्या तेन नवीन आवरायचं जायचं वडाला ते सात फेऱ्या घालून येत्यात उपवास असतोय त्या दिवशी मम्मीचा येन सगळ्यांचा
नाही दूस
आलो थांब. हम्म
आणि दुसऱ्या दिवशी अ हे आहे ना बेंदूर.
बेंदुर आहे काय?
हा मग त्या दिवशी पोळ्या तेन आसत्यात.
हा- हा आमच्यात बेंदूरला मातीच्या बैल पुजत्यात
हा सेम -सेम आमच्यात पण बेंद्राच्या आधी मातीची बैलं पुजत्यात त्या दिवशी त्यांना विश्रांती द्यायची असत्या म्हणजे त्यांचं ते खांद्याला मळवट तेन काय -काय असंतय की नाही ते हळद तूप तेन लावून असं त्यांना असं चोळल्यागत करतात त्यांना त्या दिवशी ठेवत्यात असं विश्रांती करायला म्हणून आणि..... खोट्या
खोट्या बैलांना कसं
खरोखरची बैलं तिथं नुसतं असं त्यांच आता ती खोटी बैलं असतात त्यांच्यावर ते मातीचा एक गोल केला असतोय बघ तो असा त्याच्यावर जरा असं हे आपलं तेल -तेल आणि हळद किंवा तुप आणि हळद घालायचं आणि जरा असं असं टाकायचं आणि असं -असं त्यांना असं नुसतं बोट फिरवायचं
तसं नवं आमच्या आता मावशीचे जनावर आहेत की नाही त्यांच्या तिथं त्यांच्यात बैल आहेत त्याला खरोखरच असच मसाजतेन करत्यात त्याच्या अंगावरून असं काठी तेन फिरवतात मसाजसाठी कारण आता त्यांची पेरणीत चालू ना मग त्यांना आता कष्ट असते पुढचे दोन- तीन महिने म्हणून पहिला आता त्यांना मसा- त्यांना त्या दिवशी पोळीचं परत ते हारभर्याचे तेन असं जेवण तेन देत्यात चांगलं -चांगलं
होय आणि त्यांना त्यादिवशी काही कामं तेन
हा काम नाहीत कारण आता ह्याच्या पुुढं दोन महिन्यात जसं पाऊस पडल तसं त्यांना पेरणीला तेन लय कष्ट असतय
होय तेच कि आणि त्यांना मग विश्रांती हो आमच्या इथे पण ते आमची चुलत आत्ती आहे हाय ती त्यांचा हाय बैल आत्याच्या मुलग्याचा
आणि त्या हा आणि त्या दिवशी पूर्ण असं बैलाच्या कष्टाचं काय खायचं नाही जे -जे- जे पिक बैलाच्या कष्टानं तयार झालेलं असतय ते खायचं नाही त्या दिवशी
आता ऑलमोस्ट सगळं पीक बैलाच्या कष्टानच होतंय की
हरभरा हरभरा बहुतेक हरभरा झाडाला उगतोय ना डायरेक्ट.
हा मग आता डायरेक्ट जरी उगला तरी ते रान नांगरायला बैलच असतात की आता कुठं तर हे आल्यात. ह.
काय माहित आता म्हणजे म्हणून ते अ हरभऱ्याचं सगळं खातात गं. हरभऱ्याची भाजी..
हा पोळ्या.
हा आणि हरभऱ्याचे त्यात लाह्या.
हा होय.
हम्म.
आणि काय मग तुमच्यात आता गणपतीतेन ठरवला.
नाही एवढ्या लवकर कुठं अजून महिना असेल.
हो हो दे. डेकोरेशन आता आधीपासूनच आत्तापासूनच तयारी करून ठेव तवा कुठं गणपती येउपर्येंत
होय आणि यावर्षी घरात आहे दोघं पण कायच केलं नाही तर नावं ठेवणार.
होय तेच की काय कर म हा.. काय कर माहितीये का जरा आत्तापासूनच युट्यूब ला तेन असं चांगलं चांगलं बघून ठेव. आता ह्या वेळी आमच्यात पण सगळं कणी आम्हालाच करायला लागतंय की नाही बघ.
होय काकांना बरं नाही.
तेच की कारण का तवर होतील, सोड त्यांनी चालायला वगैरे लागलं तर कनय करतील त्यांनी परत अजून सप्टेंबरमध्ये आहेत ना,
होय.
जुलै ऑगस्ट दोन महिन्यात अजून होतील सोड त्येंनी खर सामान बिमान आणायला विनाकरणं जाताय पण त्येंनी मित्रांना तेन घेऊन घरं तरी पण एवढा लोड घेऊन चालणार नाही ना, आम्हीच त्यांना मदत करायला पाहिजे.
आणि तस नव दिवाळी का जर, दिवा आता सप सप्टेंबर मध्ये गणपती आहेत. मग दिवाळी कव्हा हे?
नोव्हेंबर मध्ये आहे वाटतं दिवाळी.
हम्म हम्म हम्म हम्म. मग आता बघा आपलं कॉलेजच चालू होत्यात. सप्टेंबर मध्येआणि लगेच एका दोन एक महिन्यात दोन महिन्यात सगळा सिल्याबस कव्हर करून सेमिस्टरची परीक्षा घेत्यात.
हो कसं करत्यात काय माहीत का वेळानं घेत्यात.
नाही ग दिवाळीतच घे दिवाळीच्या, आधी नंतर तेवढाच की म्हणजे किती एक महिना लोट करतील लईतलई. दोन तीन महिन्या सगळा, सिलेबस कव्हर करून पहिलं सेमिस्टर संपतय.
होय काय करत्यात काय माहीत बई बघायला पाहिजे.
म लगेच दुसऱ्या सेमिस्टरला तर सगळ, इव्हेंन्टस हे ते चालू होत्या. त्यांत
होय. ते आणि कुठल्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स असतात नसतात कुठं, कुठं, काय माहीत बघायला पाहिजे.
नाही मला तर काय आता इंटरेस्ट नाही आहे सोड.
होय.
तरी पण बघू.
तरी पण ग एकात दुसऱ्या इव्हेंटला न ज हे होतय ते होतय इच्छा होत्याच जायची ना,
नाही आणि आपल्या सेंडऑफला एक जायचं.
ते काय आपलं कॉलेज आहे. व्हय फ्रेशर्सला आणि सेंडऑफला आपल्याकडनं पैसे घ्यायला.
हम नय ग मी म्हणालोय याप फ्रेशर्स ला तर आपल्याकडन घेणार नाहीत त्या इव्हेंट ला जायच आणि सेंडॉप ला घेणार नाहीत त्या एक इव्हेंट ला जायचं.
व्हय म्हणजे आपण इथं कसं सगळ्यांना नाव ठेवतोय ती तसं आपल्याला ठेवत्यात.
ठेवू देत की आता काय नय चांगलं म्हणून तर काय झालंय.
हो ना आग आज बोनाफाईड काढाय गेलतो, तवा खाली चेेतन सर तेन होतीत बई
हम बोलली नाहीस.
नाही मला पण गडबड होती. आणि काय त्यांनी ऍडमिशन करालतीत वाटतं खाली.
हा हा हा.
आणि गर्दी होती तिथं स्टुडंट्स होतीत सूर्यवंशी सर एक होतीत. आणि चेतन सर एक हुता. ते कुठलं तरी एक वेगळं सर होतीत. बई त्यांना असं बघितलोय नाव माहित नाही त्यांच आपल्याला पण आपण बघितलोय त्या सरांना. मग त्यांनी पण ऍडमिशनच्या हच्यात ते नी ते दोन वेळा आम्ही बोनाफाईडय काढून फोन वरन गेले तिथं मग राहूदे म्हणलं.
हम्म हम्म.
पुढं जायचं हुतं परत आणि म राहूदे म्हणलं आलो.
ह आग काल अ काल स्टेफी सांगालती की अ ग्रुप वर ते स्क्रीन शॉट टाक टाकताना पैसे तेन स्क्रॅच करून टाक. सगळी इथे डिपार्टमेंट मध्ये बोलत्यात इन एवढं कमावली, तिनं तेवढं कमावली, तेवढं कमवली ते चेतन सर त्यांच्या आंटीला म्हणालती म्हण काय साने तू करतीस काय नाही आणि अ हा भक्तीला अडीच हजार मिळाल्यात असं कसं आपण आता म्हणजे आतापासून लक्षात ठेवू, स्क्रॅच करून टाकायचं.
हा व्हय व्हय चालत, मी आता आता जस्टच टाकलं होत डिलीट करायला पाहिजे थांब.
म्हणजे लक्षात आलं नाही ते तू टाकलीस म्हणून गडबडीनं मी टाकलो ग. आणि ते का असे छोटे छोटे टास्क यायला.
काय माहिती नेमकं काय आहे ते.
जावंदे पैसे मिळणार हाईत न्हवं त्याच.
हो काय माहित बघायला पाहिजे.
रिकामा ऑडिओ
बघतो आता काय काय होतेय.
चालतेय की.
ते सगळं झालं तुझे हे एस तुला ह्यातले दोन टास्क आधी आलते माहितीय का? तुला विचारलं मी हे कसला टास्क आलाय तुला.
पण एकदा दोन आलती तसली आणि पहिला पण एकदा आलती, आता हे तिसऱ्यांदा आला मला.
व्हय.
हं. काय आहे काय माहित.? हॅलो. हॅलो अग मधेच आवाज तुझा गेलेला.
काय झालं हाय कि याला.
मध्ये आवाज येना झालता का तू बोलायच बंद केलतीस?
बोलाला ना ऐकाल तो की तुझं.
हम्म अगं माझ्यामध्ये पायाला मोळा घुसलेला. आणि आता ते घुस अनवानी बाहेर गेलतो. आणि समोर बांधकाम चालू आहे तिथला मुळाच घुसला. आणि आता जरा, ते मी बर्थडे आलतो तवा...
हा तव्हाच की सांगितलेली हा तेच होय.
आणि आत्ता ते कमी कमी होते आलत आणि काल आणि त्याला ठेच लागलं आणि परत दुखाले आणि ते लाल सगळं. काळनिळ झालतं आणि त्याच्यावरच निघलय आणि आज
मग त्याला हे करशील का नाही? तर धनुर्वाताची इंजेक्शन घेतलीस काय?
अंगणा आईन लक्षातच नाही ते पण घ्यायचंय.
शाहण्यासारख घे पहिला जाऊन.
हम्म घ्यायला पाहिजे आता दवाखान्यात, पहिला जाऊन घेतो ते.
परवा दिवशी मी पण असंच काय करत बसलो, कात्री सगा तर बोटला सक् करून वरबडले ग ते दारे का बोटाला लागले कात्री का बोटाला लागले.
काय नव्ह आणि ते आंघोळ करताना, ल दुखते अगं
चल चल ते होय.
हम्म. माझं तर तोळपायाला, नाही म्हणलं तरी तिथं साबणच पाणी जातेयच
होय होय जातयच की
हम्म. लई मला कधी एकदा ते असं साबणाचं पाणी घालवीन, अस होतय तिथन.
हो ना हो.
बाकी काय नाही आता जातो जेवायला.
हा तेच म्हण राहिलं होतं, आता जेवणे मग. हा आता जेव्हा मी
आणि ते
आणि म्हणल ते की करता, आणि करल.
तू कर
हम्म चाल.
माझं काय तीनच टस्क झाला राहिलात नी मी काय ते बहिणीच झालं मग करणार.
चालतय की करतो संध्याकाळी, मेसेज तर उटल्यावर.
झोपत नाही तूच झोपतस.
मग मी पण झोपत नाही बुलूल्या या वेळ, असेल म्हणजे झोपलो नाही तर
चालते चालते. हम्म.
बाय.
हा बाय बाय.